हॅलो, हा बोल
काय कराल्यास?
काय नाही बग, बसलोय.
आवरलीस?
काय?
काम.
हम्म काम काय नव्हती सोड.
हा मी पण आता एक नमाज पडून, दिदीला फोन केलो.
हम्म
मग दहा झालेत माझे आता
आणि काय काय कराला?
काय नाही बघ बसलो, आज गावात गेलतो. ते हे काढून आनलो, उत्पन्नाचं घेऊन आलो.
हा आणलस घेऊन?
हा घेऊन आलो.
हम्म हम्म
मग गेलो घेऊन आलो, मग त्यानंतर तू ते पास काढलीस बसचं?
नाही काढायचं आहे ग, लक्षातच नाही म्हणजे गेलोच नाही आहे तिकडं
आा मी येताना जाऊन आलो, तरी तुला किती सांगितलेलीत? तू परवा विचारलीस तिथं?
मी किंमत नाही विचारलो.
मग काढायला घ्या म्ह म्हणजे, हे करा म्हटलेलीत द्या म्हणून सांगितलेलीत.
नाही ग, बंद होत ते त्या दिवशी.
हा
म्हणून मग हे केलो.
मी हा मी आज गेल तो काय गेल्यानंतर तर त्या दोन बायकाा होत्यात काय आणि अ काय मग ती एक बाई विचारली ग समोरची काय नि चांगणा पण झाल्या काय नाही का ह आणि
हा.
तरी ती शांत बसली सोमवार या म्हटली नंतर अनेकदा विचारल्यानंतर आणि मग आम्हाना सांगितले मग मग विचारल त्याला मग सोमवार या म्हटले. ती बाई काय नीट बोलण्यात झाल्या वय. आणि तिच्यावर मी त्या बाईलाच विचारलो काय ती म्हटली दोनशे रुपये.
दोनशेच आहे मला मम्मी पण आमची म्हणलेली दोनशे रुपये घेतात. म्हणजे ते काढायसाठी घेत नाही त्या पासवर आपले पैसे भरतात.
हा आमची पण मम्मी म्हणाल तिथ समोर जे काढणार आहेत का नाही त्याने अडीचशे रुपये घेणार आणि शंभर रुपये आपल्या खात्यावर टाकणार मला
नाही ग असं कुठं आता भक्ती म्हणली मला दीडशे रुपयाला काढलोय म्हणून ए महसेेवा केंद्रात
ते मी पण म्हटलो मग आमच्या मम्मीला सांगितलो. मम्मीला सांगितलो हा. मग मम्मी म्हटले बघ भक्ती कुठं काढल्या मेसेज केल ती काय बघितलीच नाही अजून मेसेज
तस काय बघायला पाहिजे विचारून इंस्टा ला गला कायला व्हॉट्सअपला
व्हॉट्सअप ला.
कायणा सल मग
हम्म.
बघायला पाहिजे म्हणजे मला मम्मी प म्हणलेली स्टँड वर विचारते कार्ड काढतेच. म्ी विचारायला गेलेलो खरं ते हे झालतं बंद होतं तिकडचं शटर तिकडं बाई होती एक तिला विचारलेलो मग ते तेवढंच विचारलं कि म चल मग आता इथं चौकात एक आमच्या महा सेवा केंद्र आहे मग तिथे जाऊन बघतो.
हा चालते मी पण इथं. कॉलेज पासलाय क नाही तिथे जाऊन विचारतो थांब मी पण
हा तसं कर तू विचारते त निघादाच तिथे काढतो. तर मग आमच्या शाळेपाशी पण निघत असेल तिथं काढतो असं करतो.
चल ते आता ती बाई रूढ क बोलाल ती बा तीु सरा नीट बोोलना पण झाल्या आणि सोमवारी करायला का? आणि त्या बाई तेी बाई आहेक नाही विचारची भांडलीच बाई जोरात. तुम्हाला कशाला बसवलं येते म सांगायला तुम्हाला काय? पेमेंट नाही आहे का गव्हर्नमेंट देतो काी असं त्यां भांडावते ती सरळ सांगायला येत नाही काय मग
हा.
अगं ती अगं असलं रूड बोल ती काही बघनच झालीय बा तिचं तिथंच काम करायला त असं त कराय. मग आता कस्टमर आल्यानंतर मग राहावी येणारच की घर त्या कस्टमर ब पण नेट वागलं नाही तर
होयच कि मग
तेच मग दोनशे रुपये तर असच सांगितली बाई तिनं
ते मास आता बघ म
तेच विचारून बघायला पाहिजे सोड काय होते?
हा.
आज तर तर स्टँड वली मग सोमवार या म्हटल्या तुझी मशीन काय मशीन काय तर बंद पडल्या त्यांची
हा. सोमवारी बघायचं मग अ सोमवारी बघ केली तर बघ
हा.
नाहीतर बाई माझा हात बघ.
हा तसच करते आता. जर गेलो तर मग बघते गो नाही गेलो तर मग काय? वो जर जाताना मग गेलो तर जातो येत नाही मग असं करतो.
आता मी पण उद्या सकाळी जाणार जाता जाता चौकात विचारून जातो.
हा चालते मग तसं कर तू विचारून बघ आणि मला सांग मी पण इथं विचार
हा तस करतो. अच्छ मग तू विचार मग तू मला सांग मी विचारून मी सांगतो.
हा तेच मी तुला विचारायचं म्हटलो. ते पास काढल्यास काय तू?
ताई काढायचं आहे ग
हम्म
म्हणजे याला हॉस्टेलला भेटेल आणि ते पास फक्त इथच उपयोगात असं नाही. कुठल्या पण राज्यात गेलं तरी उपयोग आहे महा ते कर्नाटक तिकड तिकडं अ परत मॉलमध्ये पैसे अ हे करू शकतोय ए टी एम कार्ड फक्त एटीम कार्ड ला म्हणजे याच्यासारखं ग डेबिट कार्ड डी मा ते स्कॅन करतात किंवा त्या टाईप आपण युज करू शकतोय शॉपिंग मॉल
रील मध्ये बघितलो सोड मी पण त्यांना दाखवताय. तुम्ही रेल्वे स्टेशनवर बस वर परत प शॉपिंगला तेन ला युज करू शकता त्या कार्ड अस.
तेच कि मी पण तिथंच बघितलं
हा तेच. मग तेच तुला मगाशी विचारायचं म्हणलो
हा
आता दहा दिवसच आहेत ना ते?
काय माहित नाही बाई. काय किती दिवस. ती मला तर एक ऑगस्टला सांगितली.
हा तेच मग तुझ्याकडनच मी ऐकलोय बाई हे
मला पण तिने एक ऑगस्टच सांगितली बग. काढाय पाहिजे.
होय. आमच्या घरातली तर कोणच काढली नाहीत. काढायचं आहे सगळ्यांच.
आमच्यात काढल्यात सगळ्यांचं माझच राहिलंय!
मग तुमची मम्मी तुझं का काढली नाहीत?
अगं मम्मीचं नाही निघत ग मम्मीन नाही काढलेलं. बाकीच्या आजींनी त्यां काढल्या तव्हा आपले पेपर चालू हुते तव्हा काढलेल्या.
व्हय.
लवकरच काढल्यात कि मग
लवकर तव्हा नवीनवीन आल तव्हा
तेच की वय
मग आता बघायचं? काय माहित नाही बई कशासाठी तर हाय तेला निघत नाही तिला हे आहे. सांगतो मी मम्मीला विचारून.
हम्म चालते बघ तरी पण मम्मीच ट्राय कर बघ तुझ्या
नाही ग सांगतो तुला मम्मीला विचारून?
हा चालते कि.
ह समजल.
हा-आ.
आणि मग बघायचं माझं तेवढं काढायचं कवा काढायला होतय का माहिती नाही म काळात निघत अस तर तिथंच कानावगसं हेच नको ते, तिथ जाऊन नंबराला थांबायला.
व्हय गर्दी किती असते्या बाई.
होय तेच की
आज पण मी गेलतो, तेव्हा तिथं पण आलती बाया मुली विचारून-विचारून चाललेली लइ जण विचारलेत
होय. की होय, कि गर्दी असते, आता त्या दिवशी मी सकाळी गेलं तरी गर्दी होती, बघलीस ना?
व्हय.
हं.
आणि काय चालाय? मगाशी विचारायचं म्हंटलो राहिलच, मगं आमी निगलो, नंतर विचारूया तुला
हम्म
मग ते केलीस काय तुझं?
काय?
स्टी च
नाही तेला आता काय लगेच नकोय हाय म्हणून केलो नाय.
हम्म हम्म.
तेच ते करतेल ते एक रील करायचय ग.
मग कर की.
मग ते रील करायला मी एकटीच हाय, तिच्याकडे जाया लागतय म्हणून थांबले.
हम्म, म तु हा ते चालते की, मग जाऊन ये किवा
आज जर, आज वेळ मिळाल नाय का आता उद्या पण मिळत नाय बग, लगेच नकोय सोड तीला काय असं
तरी पण करून ठेव बा, आता आपली लिस्ट तेन लागणार मग त्यानंतर आप
त्याला किती वेळ मी एका दिवसात मागच्या वेळी एका दिवसात केलतो, बघितलास नाव
बघितलोय सोड, करून ठेवलेलं बरं ग बा
अग घरा तिल अजून महिन्यान त्यांना मेळ लागणार एग त्यांच फिरायला जायच प्लॅन ये तेव्हा तिला द्यायचय ते, तेव्हा मग ती घेऊन जाणार ऐय ती फिरायला येणार ए तेव्हा.
हा हा मला वाटलं एक अजून, एक आठ दिवसानंतर पाहिजे असं.
नाय-नाय लय दिवस अजून, महिन्याला ते लागणार हाय म्हणून
हम्म, हा हा मग चालत की नंतर गेलीस तर.
व्हय तेच की, म्हणूनच थांबलोय ग.
हा, उद्या कुठ जाणारयेस?
उद्या सांगितलं नाय मोरणीत जाणार एय.
हा ते काय दुपारी जाऊ येतीया सोड
तेच की मगला कोण टा येतोय ग झायला नको वाटतय
बरं झालं नको वाटतंय सोड
म्हणूनच
मी पण आज गेलो, विचारलो आणि ते उत्पन्नाचा घेतलो. आणि आलो बाई घरला आणि काय केलं नाय
त काय? काय करायचं घरात बसून तर काय कळ नाच, कंटाळला आलाय नुसता.
लई म्हणजे लय. त्या जंगीडंगीच काय चाललेली ते रस्त्यावर न बाळ आणि बाळाचे टर ड्रेस पूर्ण हे जंगी-जंगीडंगी ही कोण माहित ये? दुसरी, सेकंड इयर वाली मरची
ह
आपली ज्युनियर ग जंगी फळ ग तरच चालत त बै तिनी. काय सरायचचालायचं नाही काय नाही पूर्ण पाक तच कॉलेज सुटलं
कॉलेज. हा, हा, हा‌.
हा मग कॉलेज सुटलेलं तिने चाललेलीच वडस स्टँड वर. आणि चालल्यात सगळे पुढं आणि हिच पूर्ण पाक ड्रेस असं बर झालत बा.
हम्म!
काय नव्ह खोळगतच खोळगतच चालत्यात. काय लक्ष नसते काय नसते. तरी त्यांचं कॉलेजला वेळान सुटलेलं बाळ आज.
काय नवत फळ अगं नाहीय काय माहित नाही ब मला.
तरी किती सांगू दरम्यान कितीच्या, अ साडे अकरा वाजायला आलतेत बघ साडे अकरा.
असल मग काय माहिती.
खरं एवढं आपला तर कधी नव्हतंच एवढा वेळ.
ह असं कसं काय आपलं होतं की.
आपल्या दहाला म्हणजे सुटवत होतं बा.
बाळ त्यांच एखका तासाच एक लेक्चर आहे नऊ ते दहा अन दहा ते अकरा.
व्हय.
हं.
मग असू शकतोय सोड अकरा पर्यंत असा.
हम्म!
आपल्या कसं पाऊन तसाच होतं का नाही.
आपलं पाऊन आपल्याला चेतन सर दवास म्हणलेल्या तस की,
हम्म!
कि तस येणार हा आपल्याला कि त्यांच हा आपलं लास्ट बॅच आहे. आणि तुम्हाला ते असं एन आर आय अस म्हणलेलंच की.
हम्म!
हम्म!
चांगली चोड आणि भक्ती त्यानी फोन केली ती? भक्ती स्टेफी
का ना ऐकाय ना कोणाचा फोन.
हम मला पण नाही त्या दिवशी स्टेफिनता. आप तू व्हेफिकेशन आलाते मी रजिस्ट त्या दिवशीच मला केलीति.
तिने परवा एकदा फोन केली त पाहिज्यासाठी कन्व्होकेशनचा फॉर्म भरालती.
हां.
तवाज त्याच्या वर काय नाही फोन.
हा मला पण भक्तीने तवास केली त सोड मग तिच्यावर काय नाही. मग तेव्हा काय रजिस्ट्रेशनला तेव्हा गेट टुगेदरला स्टफी बोलवाल ती सोड.